हॅलो
हॅलो
हा ताई आवाज येतेय माझा?
हो हो हो हो येतो येतो आता हॅलो अ नमस्कार नमस्कार. ताई आन हा अ आता सध्या मोदीजींचा जो अ बारा वर्षाचा जो कार्यकाल हाय तो पूर्ण होत हाय ना? तर त्यामित्ताने हा. त्या निमित्ताने म्हण म्हणजे स्वच्छता अभियान त्याच्यानं तर वृक्षारोपण अ म्हणजे अ असे अ विविध वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम म्हणजे करत आहेत आपापल्या अ एरियामध्ये. आणि हा. हा. अ आणि आम्ही सध्या म्हणजे सगळे जे अ आमच्या इथे जे लोक जे सामाजिक कार्यकर्ता वगैरे आहेत. त्यांना घेऊन आम्ही त्यांच्या अ म्हंजे त्यांच्या कार्यकला कार्य म्हणजे जे जे त्यांनी कार्य वगैरे केले आणि त्यांच्यासाठी आम्ही एक अ देवाकडे प्रार्थना करतो त्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या इकडचे जे जवळ जवळपास जे मंदिरं वगैरे आहेत. तर त्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन त्यांच्यासाठी मोदीजी मोदीजी साठी म्हणजे आम्ही प्रार्थना करत आहोत. आणि त्यांना अ मजे अजून त्याच्या बरोबरच आम्ही जे ज्येष्ठ लोक वगैरे आहेत. तर त्यानं त्यांना पण भेटत जावं तस. जाऊन.
हा हा मग तुमची अस काय शाखा वगैरे आहे काय?
आ
तुमची अशी कुठली शाखाय किंवा ग्रुप व वगैरे आहे काय?
अ असं काही नाईये शाखा किंवा ग्रुप वगैरे असं काही नाइये. पण आपण हो म्हणजे आपण ह्या देशा नगरिक आहोत, मग आपली पण थोडीशी सामाजिक म्हणजे एक प्रवृत्ती आपण पण जोपासायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हो आपलं पण कर्तव्य आहे. त्यानिमित्त आम्ही म्हणजे द्या तरी अं ह्या सगळ्या सामाजिक उप उपक्रम करत आहोत. मग इथल्या जे वेगवेगळ्या ज्या स्कूल्स वगैरे आहेत तिथे जाऊन आम्ही मुलांना डून त्यांच्या आई वडिलांकडून म्हणजे एक पेड.... बाकी ना अशा अरे त्यांच्याकडून वृक्षारोपण करतोय. त्यांचे फोटो वगैरे घेत आणि जो अ हा. आणि ते मग त्या ऍप वरती आम्ही ते फोटो वगैरे एक पेड मा के नाम असं करून ते फोटो त्याच्यावर डा तय आणि ते डाऊनलोड केल्यानं तर त्यांच्या म्हणजे. त्या व्यक्तीच्या नावावरती प्रमाणपत्र सुद्धा हे होते. डाउनलोड होतय. आणि हो ते हा.
मग.. खूप छान कल्पना आहे तुमची.
हो.. करायला पाहिजे असं थोडस म्हणजे सामाजिक ऍक्टिव्हटी हो, आपलं थोडस मार्गदर्शन वेग गेले म्हणजे? पाहिजे असं. योगदान मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी, हो आणि हो होय होय आणि कसं आम्ही मग आमच्या सोसायटीमध्ये वगैरे अ जस.. स्वच्छता म्हणजे प्लॅस्टिक प्लॅस्टिक वरती आम्ही वेगवेगळे व्या ख्याणे वगैरे म्हणजे त्यांना करतोय की प्लॅस्टिकचा जो दुरुपयोग आहे. अ तो आपण म्हणजे आपल्या अ जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग वगैरे कसा करू शकतो? म्हणजे.. एक उपयोग म्हणजे अ
गरजेचं आहे.
हा.. म्हणजे ऍक्च्युली गरजेच बंद करण खूप गरजेच आहे. पण कस? जे प्लॅस्टिक फेकल्यानंतर म्हणजे.. आपण त्या त्याच्या म्हणजे.. जे प्लॅस्टिक आहेत. त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या सजावटीच्या ज्या वस्तू आहेत. ते आपण कशा प्रकारे आपण जे सजावटीसाठी वगैरे आपल्या घरात आपल्या ऑफिस मध्ये अ करू शकतो. तो हे ना? अ म ते वेगवेगळे प्लॅस्टिक पासून फुलं हे ते म ते जे आता काही हो. आणि काही ज दुधाच्या पिशव्या वैगरे असतात. त्याच्यामध्ये आपण वृक्ष म्हणजे. बी.. वैगरे झाडांच्या बिया वगैरे लावणे. म्हणजे हे अस वे हो हो. वेगवेगळे असे आम्ही ऍक्टिविटीज करतोय सध्या तरी
हा हा.
आमचं. म्हणजे आमच्या ज्या सोसायटीमध्ये वगैरे आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू आहेत. अ त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आम्ही प्रभात फेरी सुद्धा काढतात सध्या.
म्हणजे तुमचा ग्रुप आहे काय तसा
हा ग्रुप आहे सोसायटीमध्ये मग आम्ही स्वच्छता निमित्त करतो आणि दर दिवशी एक एरिया घेतो त्या त्या एरियामध्ये म्हणजे आम्ही स्वतः करतोयस आणि त्याच्याबरोबर एक चा किंवा मेसेज सुद्धा समाजाला देण्याचा प्रयत्न प्रयत्न करतोय म्हणजे ह्या प्रकारे आमचं. हो हो माणसं. आणि हे सगळं आम्ही म्हणजे मोदीजींचा जो बारा वर्षाचा जो कार्यकाल. अ त्याच्या निमित्ताने करतो त्याच्यानंतर हा. तर म्हणजे सायकलचा जास्तीत जास्त उपयोग. केला पाहिजे. आपण आपल्या कारण की सध्या म्हणजे पेट्रोल हो प्रदूषण तेअ होतच कमी आणि सध्या त्यात जे तुटवडा म्हणजे बोलतायत हा, हा व्यायाम पण होतोय आणि आपल्या. ज्या देशावर जे संकट सध्या म्हणजे आलेलं आहे, पेट्रोलचं तेलाचं जे. कच्चे. कच्च तेल वगैरे हा तर त्याच्या. पासून सुद्धा म्हणजे आपण एक आपल्याला एक साय सायकल मधून फायदा मिळतोय, आणि प्लस आपल्या शरीराला तर त्याचा. फायदा आहेच.
आहेच-आहेच, हो-होय.
तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे सर्व ह्या सामाजिक उपक्रम करत आहोत. आणि असंच तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये वगैरे तुम्ही करा आणि असच- आणि अशीच तुमची साथ तुमच सहकार्य आम्हाला लाभून द्या. कारण की आपल्याना कारण- कि कसंय ना एक जणकडून ह्या सगळ्या गोष्टी नाही आपण सगळे एकत्र आलो. तर आपण आपल्या समाजासाठी काम. करू शकू आणि त्याच्यातूनच आपलं गाव, आपलं शहर, आणि आपलं जे राष्ट्र आहे, त्याच्यानंतर जे आपला देश आहे. असं हावे- म्हणजे आपण त्याला एक पुढे नेण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न राहील. तल्या असत. अस म्हणजे, मी सगळ्यांनाच एक करते कि, आवाहन करते कि, सगळ्यांनी अशा ह्या सामाजिक उपक्रमामध्ये, आपापल्या सोसायटीमध्ये किंवा आपापल्या गावामध्ये सहभागी व्हा. सहभाग करून, ह्या सामाजिक वेगवेगळे सामाजिक उपक्रम करा असं.
हा हा. बरोबर हाय म्हणजे सगळी जण एकत्र येऊन असं काय तरी, कुठली तरी, केलं पाहिजे. होय म्हणजे एकट्याने केलं तर नाही होणार.
नाही म्हणजे, आपला पण थोडासा कुठेतरी खारीचा वाटा राहील ना, ह्या समाजामध्ये, आपल्या देशाच्या ही
होय होय. ते पण आहे, ओ आपण पण ह्या देशात राहतोय म्हटल्यावर आप आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे कि, आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजेल.
अ बाकी बा- कि कसंय तुमचं त्या म्हणजे तु- च- तुमचं गाव तुमचं शहर म्हणजे- तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोसायटीमध्ये अशा उपक्रमात सहभागी होतील असं.
हा होईल होईल होतील होतील जर- सांगितल् ना तर होतील सोडा- पण सगळे त्यासाठी अस म्हणजे-
हो म्हणजे आपल्याना पण प्रयत्न हो आपल्याना प्रयत्न करायला लागत. पाहिजे नाय म्हणजे आपल्या कामाव्यतिरिक्त म्हणजे कधी कधी काय होतं- आपण एक वेळ ठरवावी की आपल्याना एक सकाळी म्हणजे आपली सगळी घरातली कामं उरकून जस अ स सकाळ एक तरर सकाळी करायचं किंवा एक तर संध्याकाळी हा जो आपला मार्केटचा वगैरे टायमिंग असतो. किंवा आपला थोडा फिरण्याचा टायमिंग असतो. त्यावेळेत आपण ही अशी कामं नक्की करू शकतो. अस एक एक तास एखाद्या सोसायटी मध्ये जाऊन थोडस आपण ह सगळ्या गोष्टीची चर्चा केली तर जरूर एकमेकांशी चर्चा करूनच म्हणजे काही ना. काहीतरी मार्ग सापडेल किंवा ना कध आपण एक विचार करून म्हणजे आपण स्वतःच आपल्या
एकट विचार करून काही देशाची प्रगती होणार नाही. सगळ्यांनी तसा विचार करायला पाहिजे सगळेजण एकत्र येऊन काही तरी केलं पाहिजे. त्यावर त्या ख नक्की
हो मग त्यासाठी म्हणजे आपण कस स्वतःपासूनच आपल्याला सुरुवात करायल म्हणजे भले आपण वीस लोकांना भेटलो तरी त्याच्यातले मला तरी वाट. तर माझ्या अनुभवानुसार.. की जरूर म्हणजे वीस वीस मधून ऍटलिस्ट पंधरा किंवा दहा माणसं आपल्या बरोबर जरूर तयार होतील. कारण की त्या प्रकारे म्हणजे आपल्या पण त्यांना सांगावं लागेल की आपल्याना अस केल्याने अस होणार. त्या प्रकारे अपंग मॅडम आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी त्यांना पण समजतात आणि आपल्याना पण समजतात. हल्लीच्या नद्या समुद्र किती म्हणजे ह्या प्रदूषणामुळे जास्तीत जास्त जे प्लस्टिकचा वापर आहे त्याच्यामुळे किती. तरी म्हणजे प्र प्रदूषण होतय ना आणि मग अंग खूप असं कन्सरच वगरे प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी वाटताय वेगवेगळ्या रोगां ह रोगांवर ते वाढ तर
ते आपण केलेल्या चुका मुळेच आपण आपल्याला ते त्या आजारांना सामोरे जावे लागतं आहे.
तेच तर
होय.
होय आणि असं आपण म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी किंवा गावामध्ये जाऊन जे गावात राहणारे त्यांनी गावामध्ये केलं पाहिजे. आता गावामध्ये जे आपले पहिले जे संत वगैरे होऊन गेले जसे संत तर गाडी ते महाराज हे तर सकाळी उठल्या उठल्या त्यांच्या हातात झाडू वगैरे पूर्ण ते गाव साफ करायचे म्हणजे हॅलो.
हा आता मी तुम्हाला लावू काय?
अ झाले दहा मिनटं. होय. हा ठीक आहे चालेल. हा! चालेल.